हा बोला आवाज येतो का
हा येत येत येतो येतो झालं का जेवण
काय
कस झाला ना कार्यक्रम क झाला म्हटग हो मी इतकी आजारी आहे तू काय ी खू आारी म्हणून मी आली गोड्या घेतल्याय तर मी तुला सांगू फनफन तापीत होती
हा
ॉ् सगळं एखाद
हो कस तरी होत होतं मी म्हटलं चल अस बरं वाटतंय कुठं गेल तर
हा
तिथं हो ते इतकं चार भजन वगैरे म्हणत होते तर त्यांना डोकं पण दुखत होतं
हॅलो हॅलो
हॅलो
पटना
हॅलो हॅलो हा
हॅलो
हॅलो
हॅलो
हॅलो
हा आता येत आता येते आवाज पहिले हा पहिले येत हो्हता आता येते
हा हा बोला बोला
आम घरी गेली माझा फॉर्म जमा करायले ताईक म्हणत होत्या तुला पोच मेसेज टाकला यावं लागेल म्हणे मी म्हटलं येईल ना नक्की पण आता कसं तब्येतच्याच्याना सांगताच येत नाही कधी तब्येत खराब होते
हो ना आज तुम्हाला ऑर्डर पण होती वाटते वहिणी सांगात हो त्या ऑर्डरला चालली म्हणून
कॅन्सल केली मी पण केली सोडचिन्हण केली ते तिं म्हणण कस की सासूई ची म्हणे बहिणीची मुलगी मुंबई वून आलेली आहे म्हणे तिच बेसिक पार्लर झालेला आहे म्हणे ताई मल तुमच्याच हातचा मेकअप पाहिजे होता म्हणे शूट करते ना फोटो शटत पण ते काय म्ह सू पुढे जाता येत नाही ना मग तिला सासू कुठ जातयेत ना तिने काय केलं ने्ह दे ताई म्हणे मग आता ते माझी नमदच करून देत राह तुमची तब्येत बरी नाहीणे नाही मणासारखच झालं महिमा कारण माझी सकाळी उठाचीी कप नव्हती म्हट दहा वाजता उठली मी रातभर जागरण करून पण कधी कामली असते कधी गेली त सांग म पातून म्हणजे रुमा लावा लागला मला पण ते कारण की एवढी सर्दी होती ग आपलं म्हणजे तिथं गेल्यार आपलाच ध्येय होते ना
हो नाही बरं नसलं की जाव नाही वाटत
मग हा मी ते चरलते तू तर छोट का मगा मिच्या मी सचे. फोटो वगैरे काढते का म्हटलं.
वगैरे नाही फोटो नाही काढले. एक तर खूप गर्दी होती त्यांनी फोटोग्राफरी वगैरे ठेवला नव्हता वाटते. ते रीलस वाला ठेवला होता रीलवाला
हम्.
हा.
हा आता रिसला चालवून राल्या नतोपेक्षा आता चछवण अमित ददा
हा, हो. तो ठेवल ना.
ले हा. बाकी काय म्हणता मग?
नाही. काय केलं त्यांनी आधी रीलस काढली. रील म्हणजे एंट्रीच्या वेळी सगळेजण उभं राहिले हो. ते. ते बॉई री टीम, गर्लची टीम, अन नंतर मग त्या त्यांचे फो तो फोटो हातात घेऊन आणि नंतर मग ते खूप सारे गेम पण खेळले त्यांनी ते म बॉईज बॉई होईल की गर्ल होईल तर ते गेम
हा क्रिकेट भाऊल्यांचा खेळ म्ह
ह कोणत्या टीम ह ह ते टीम कोणत्या टीम मध्ये आहे सगळे. हो नाश्तामध्येणे जेवण सारखंच होतं छोले भटुरे होते. आणि भात होता जेवण्यासारखंच होतं पोटभर जेव.
मणा मला ताई म्हणे नाई सोनाली खूप मोठा कार्यक्रम ठेवलाय म्हणे तुला यावच लागेल म्हणे. मी हव तर म्हटल होत बाई पण स्वपनातही म्हणे बरं वाटलं त ये काय करू माझी तब्येतच खराब होती मग
हो ना उभे उभे तरी येऊन जायचं असतं.
नाहीय बा मी का म्हणतो तुला किट पाहिजे का किट कीट आणि हे पाहिजे का तुला? प्रमाणपत्र. पुढे चालून पार्लरसाठी. आता आहे योज ना आता घेऊन घे म्हटलं मग.
मी विचारते यांना. यांना सांगितलं होतं, पण हे काही तेव्हा बोलले नव्ह मी एकदा विचारते यांना. तसं त माहित आहे काही गुमाला
आवश्यकता तर नाहीय तुला. पण मला वाटतय, जे सहा, साडे - सात सात हजाराची किटय ती तुम्हाला, म्हणजे अडीच मध्येच भेटून ना?
ह, ते आहे पण मग, त्या जास्तीच सामान आहे ना मी माहित्याय, घरी काहीच करत नाही ताई. मी च हे. हे जरी करायचं म्हटलं ना, क्लीन अप वगैरे तरी मी वहिनीजवळ नाही तर मग ते आमच्या घराच, घरात भाड्यानात नव्हती का काकू, तिच्या जवळ करतं करत होती. हो. मग तेच न मग, ते हेच राहते न मग, पडून राहते न, मग तेच.
बरं जाऊ दे. मी हेच म्हणून राहिली, कोणाला जर वाटलं त्याला क्लास नसेल कराय चा. फक्त सर्टिफिकिन किट पाहिजे अस.
तेच मग मी जर घरीच असती, तर मग मी थोडसं शिकली असती. माझ्या पुरतं. अन मी ते केलंही असत.
बरोबराय.
हम्म. माझ्या पुुरतच शिकली असते मी. कसं करायचा मेकअप वगैरे पण मग, मला तेवढ्यासाठी हे नाय ना, एक्झामय माझी आता.
कशाची?
एक्झामय न आता बँकेच्या
हो का. जाऊ दे मग तू लक्ष नको देऊ त्याच्यात. तू डायरेक्ट बँकेत पाहा तू तुझं. आहेस ना तुझी, राजेश्वरी वहिनी आहे ना.
हो, तेच म्हटलं. त्या आहेत आता अ त्यांना करू द्या. त्यांच्याजवळ आहे सगळं. त्यानला आता म नवीन मशी न हो. मशीन घ मिळाल्या त्या किटमध्ये. तर त्या म्हणे ती मशीन तुम्ही घ्या म्हणे मी म्हटलं तुम्ही सांगा म्हटलं मी घेईन म्हटलं.
हम्. चांगलाय ती आहे मस्त ती विचारू विचारते मला. इतकं विचारते का, सगळ्यात जास्त तेच प्रश्न करत ते म्हणे हे असं घ्यायचं का? त्या तसं म्हणजे सांगू का तुला. आमच्या कॉलेजमध्ये फक्त चार पोरीच होत्या विचारणा, त्याच्यातली एक मी. सगळत जास्त बोलणारी मी. त मॅडम काय म्हणे, सोनाली जिंदगीत लय पुढे जा पार्लरमध्ये. कारण की, ते बघ मणे किती इंटरेस्टय तुम्ही काहीच विचारत नाही म्हणे ते सांग
हो तेच ना हो आपण जितके प्रश् ना आपल्या पडतात, तेवढं आपल्या क्लिअर होते ना.
अन् शिकालाही भटते मग.
हो.
आता मी उद्या स्ट्रेटनिंग घेणारय यायची. उद्या स्ट्रेटनिंग घेईल.
हा, हा.
आणि तवाला मी त्यांना कल करून दाखवेल. आणि मग त्यांना एक ब्लीच घेऊन म्हणजे, ब्लीचच सांगेल. ब्लीच झाल्यानंतर मग मी त्यांना फ्रंटची कटिंग आणि बॅकच्या दोन कटिंगा दाखवून देईल. झालं मग, सिलेबस.
हा हा हो
खूप म्हणजे तरी बी त्यांना खूप. शेवटच्या दिवशी त्यांना एक मेकअप चा डेमो दाखवून देईल मी
हा
थोडासा हा तर त्यांनी काय होते माहितीये का त्यांना म्हणजे एक नॉलेज घऊन जाते थोडंफार कि मेकअप करताना काय काय यूज होते कसं होते कसं लाव लागते.
हो
तेवढा पुरतं ते आला पाहिजे ना प्रॅक्टिस त्याच्या हातात करणं नाही करणं आणि पण मामी बद्दल तर पूजा आहे ना पूजा पूज्या बद्दल आहे दुखते मन आणि विचारल भांड्यासा जाला ला ते मिंट एकच म्हटल काही म्हटल अर्ध मन घरात ठेवतात म्हटल भांड्यावाल्या बाया अर्ध मन बाहेर राह ते म्हटलं. त्याच्यापेक्षा घरातून रोजगार चालू कर म्हटलं लेकरू बी आपल्यावर राहते म्हटलं गात लक्ष राहते ना आपण आराम करू शकत आपला चालक मग कोणी रात नाही आपल्याशिवाय म्हटलं
तेच न लेकराचं किती काही म्हटलं तरी दुसऱ्याच्या घरी हाल होतातच आपल्या
किती मत तुला सांगतो मी माझ्याजवळ आता मी सोशल वर्क आली ना माझ्याजवळं असं तीन जग काम ज्योतेजदा एक शंभर दीडशे बाया अशा आहे की नवरे एवढे मारतात दारू पिऊन राहिले. पण पैसे घेतात ते प लपवतात पैसे दुसऱ्याकडे ठेवतात ते पण वरचे वर साडया घेतात. नाही म्हटलं माहिेत मग काय करतात पास सड तिनही ऋतूमध्येध्ये तैला कामाल जायला लागत त्याच्याशिवाय त्याच्या घरी चूलच नाही पेटत. ते माहितय जात ना ज्याच्या घरी भांडे घासायला तिथ मांगतात थोडसं रात असेल तर द्या व भ अस त्या पदरा खाली आणतात आणि लेकरं दरवाजेत खेळात ग आई आली, आई आली. करतात मग अशा लेडीज च काय होते माहितये तुला शॉर्टकट सांगते. अशा लेडीजच घरात चित नाही मुला चितणी अर् कुठं त्याच म्हणजे मनस्थिती खराब होते शरी परिणाम पडते मार ट्याक काातताईे किंवा मग ते त त्याची तर प्रकृती खराब होती त ते आरामी नाही भेटत अलेकरात मन राहतेवर त मग अशा महिलांसाठी मी घरातून रोजगार आता आता पार्लर आहे शिवण कलास त्याच्यानंतर अगरबत्ती करणे अ कापसाच्या वाता करणे हे सगळं मशीनद््वारे मी तेले आता आमच्या संस्थेमार्फत मी शिकवणार होती पण आता ते मी पार्लर आल्यापासून ते कामापासून दूर केली मी पॅड कसे सेल करतात पॅट कशी विकतात तुम्हाला पॅड ववर किती रोजगार भेटते आता प्रत्येकालाच पॅड लागते ना
हो
आता प्रत्येकाला पॅड लागते कोण आता कपडे नाही वापरत काही त्याच्यामुळे मी त्यांना एक का म्हटलं किंवा आपण घरातून तुम्ही दोनैसे आता प्रत्येकाला देवाना काही ना काही हो दिले आहे तेओत कपसिटी त्याच्यात नाहीे काही जण तर आपल्याला दाखवा लागते आणि आमदार खासदार याच्या मार्फत कि नाही आपल्याला त्याची आर्थिक दृष्टी सपोर्ट करावला लागते तेव्हा त्या घरातून रोजगार निर्माण करतील
हम्म.
अशा अडचणी मांडा लागतात अंधारा पुुढे मग हा म त्याच्यासाठीच भेट मी किती लोकय बा गरीब महिलांच्या मुलांच्या ऍडमिशन गरीब लोकांच्या ऑपरेशन. तिथून नाहीत महिलांना रोजगार चांगले म्हणजे असे कामं केले माझे दिसत नाही ग कोणाला. पण अफवा काय केली होती पैसे घेतले पैसे घेतले आता मी त्या संस्थेत ऑलरेडी आहेत. रजिस्ट्रेशन चे शंभर रुपये दिले मी फक्त.
हा हा हा.
कि बाकी काय आता जेवण वगैरे त्याच्या कडून होत. पण आता बाकी काय शंभर रुपये रजिस्ट्रेशनचे घेतले फक्त पैसे घेन पुरस्कार घेत घेतले असते त म पुऱ्या कारंज्यातल्या बायाने घेतल्या असत ना ग म तिथे तेच होते सगळ्यानले दोन हजार घेऊन राज्यस्तरीय पुस्कारला भेट
हो हो बरोबर आहे ना नाही, नाही, त्यात माझ्या मैत्री तिची पण आई होती पण ती पण खूप सोशल वर्कर आहे.
हाव.
हम्म अंधारे म्हणून होती.
हाव का..
हा म्हणजे त्या टीचरच आहे तर त्या खेड्यातल्या वगैरे याच्यात वर्कर आहेत त्या. म्हणून त्यांनाही मिळालं होत.
हॅलो विळाला
हम्म
होत आपले नड ब हात ह
हा हा. हॅलो. हो तुमचा आवाज न अडखडत येऊन राहिला.
अग तेग ते नेटवर्क सापडत नाही माझ. क्लिअर नाही येत नेटवर्कचा. हॅो नेटवर्क इश्यू आहेत ग बाई इथे हॅलो.